जेवला हां, हां, येतो, येतो, आवाज येतोय बघा. काय नाय बघा. आवरायचं चालूय, जेवायचं आता. तुमी लवकर जेवता वाटतं.
नाही हो तरी भरपूर वेळ झाला, पावणेदोन झाले.
होय पाहुणेत. दोन झाले आज आम्हाला खूपच लेट झाला. होय नाष्टा वगैरे होतोय सकाळी, जरा सकाळपासून बिझी होते. त्यामुळं वेळ झालाच. आणि काय म?
तेच्यामुळे अन्न लवकर पच
होय! तोच प्रॉब्लेम होतोय. नाष्टा केला की लवकर भूक लागत नाय. मग दोन वाजतात. काय म्हटला? चे
आहे ना. एक आहे. एक क्लासला गेलंय. ऊन कसंय तुमच्याकडे?
हो, ऊन भरपूर आहे अहो. गरमी काय विचारायचं काम नाय. होय, पाऊस पण काय पडेना आणि काय नाय.
हो ना. आता ये ए, मागच्या वर्षी किती लवकर पाऊस सुरु झाला ता आणि यावर्षी पाऊस
पाऊस काहीच नाहीये. ह्या वर्षी अजून काय सुरवात पण नाहीेये. पावसाची
बाकी काय म्हणता? की तुमची मुलं
मला एक मुलगी आहे, आठवीला गेली आता. आणि मुलगा छो टा हाय एलकेजीला गेलाय.
ह माझ पण माझा पण छोटा मुलगा आठवीला गेला आणि मोठी इलेव्हन्थला गेली
होय तरी मोठे आहेत मुलं सोडा एवढं काय वाटत नाही कळतय त्याचं त्यांना सगळं, होय ना लहान मुलाच कि लई प्रॉब्लेम
तुमचा कोणता भाग येतो?
आमचं म्हणजे ह्याच्यावर शक्यतो कस पर्सनल डिटेल्स द्यायचे नाहीत ना?
नाही नाही तस नाही तालुका प्लेस डिस्ट्रिक? वेस चालतं ना.
हिकडं होय काय कोल अ कोल्हापूर.
हा हा, मला आतापर्यंत जेवढ्यांची कॉल झाले सगळी कोल्हा पूरच्याच साईडची आहेत.
होय काय मला पण तसच झाल. नाही मला काय झालं दोघी तिघीना मी कॉल केला, त्या मुंबई पुणे दोघी पुण्याच्या एकटी मुंबईची.
मला एकच मुंबईची मिळाली बाकी दोघी कोल्हापूर आता तुम्ही तिसऱ्या पण कोल्हापूरच मिळाल्या
व्हय काय हा हा मॅम च्या ओळखीच्या आहेत त्याच काय
ह हा हा बरय कोल्हापूरचे सगळे माहिती ती मिळून जाईल मला
होय तुम्ही कुठं मग?
आम्ही इकडे नाशिक
व्हय काय? हा हा काल मी पण एक एक त्यांना केलेला त्या नाशिककडच्या होत्या बरोबर मी प्रत प्रत्येक वेगवेगळ्या कालपसून सगळ्यांना सर्च करून शोधून शोधून काढाय लागल्य आओ
हो का किती
नाही होय ग्रुपमध्ये सगळ्यांचे नंब बर लिहून काढले कालपासून सगळ्यांना ट्राय करायला लागले
मी मी पण माहिती का मला तर आलेलं नाही तरी मी वी विचारून विचारून कालपासून किती जणींना केले आता तुम्हाला वाटे आता आताच मी सकाळपासून दोन नवीन जणी केल्या काल तीन जणी झाल्या पण त्या ते तीन मध्ये दोन जण
तीन हेच केली नाही यावं बोलल्याच नाहीत काही ताई त्या आणि बोलूया म्हटल्या आणि एक मिनिट पण बोलल्या नाहीत फोनच कट केल्या परत केला तर रिसिव्ह पण करन्यात म म्हटल जावू देत ते त्यांना बोलायचं नसेल म्हटलं आता
आओ मला पण एक जण असेच मिळाल्या त्यांनी काय केले कॉल करतात आणि? कॉल बाजूला ठेवून देतात आणि त्यांचं त्यांचं काम करतात आणि तिकडचा आवाज येतो आणि आपल्याला काही रिप्लाय देत नाहीत त्या त्यांचं काम चालू राहत नाही ते बोलत नाही ते दोन दोन एक मिनिटं बोलतात आणि त्या साईड ला फोन ठेवून देत आणि त्यांचं काम करत बसता आई बाऊथ त्यांचं शॉप हे ऐब अन् त्यांना काय वाटतं त्यांना वाटतं फक्त दहा मिनिट पूर्ण करायची
नाही नाही कॉलवर शिक्षण पाहिजे ना शेवटी
ते कॉन्व्हर्सेशन काही करतच नाही त्या त्यांनी मला काल भरपूर कॉल केले पण काही कॉल धड पूर्ण नाही केला दहा मिनिटाचा
होय काय हा, हा ह नाही नाही बोल ना शेवटी नाही, नाही मला पहिल्यांदाच आलाय हा थोड्या जणांना येऊन गेलाय वाटत
मग तुम्हाला डिटेल्स कशा काय माहिती
नाही ग्रुप वर टाकलंय का त्यांनी ग्रुप वर मेसेज केलेत की ग्रुप ग्रुपवर टाकलंय की वाणी ट्रान्स्क्रिप्शन ला मनी ट्रान्सक्र्रीपशन आहे ना
हो हो हो पण मला नाही ओ मेसेज दिसले
अहो आहे की म्हणजे हे विचारलेलं ना कोणी कोणी प्रश्न किती जणांना आपण कॉल करू शकतो त्याला रिप्लाय दिलाय की मॅमने
साक्षी मॅमनेे दिलाय का
होय, होय, होय दिलाय की म्हणून एक तर आता केलेला मी तई ना त्यांना टासकाला हेच सुद्धा माहिती नाही अक्षरशः मी सांगितल्यानंतर
आणि मला पण कस झालंय त्या साक्षी मॅमच ना मला कॉल म्हण लागलाच नाही मला नीट कळालंच नाही माझ्याकडून कदाचित स्किप झाला असेल मेसेज
होय का हा तस झालं असेल म्हणजे कसं ते व्यवस्थित वाचलं तर रीड केलं तर समजते ओ
अह कधी कधी काय होत खूप येतात मेसेज आणि मग स्किप होऊन जात त्याच्यामध्ये आणि बाकीचे पण एवढे ग्रुप आहे ना शाळेचे मुलांचे ट्युशन चे ग्रुप ह्याच्यामध्ये मग स्किप होऊन जात म त्याच्यात काय डिटेल्स दिलेले आहे ह्याविषयी ह्या वेळेस
तेच की फक्त फोन अ फ्रेंचा कॉल आलाय, जो त्यांना जो हा टास्क आलाय ना त्यांनी एवढे एवढे काॅल कमप्लीट करायचेत. न सांगितलं फक्त कधीपर्यं करायचे हे काय नाही सांगितलं.
हा.
पण करायचंय असं झालंय, मग बरे कुणा कुणाला आलाय? कुणा कुणाला आला नाहीये. असा पण विषय आहे.
आलेला पण मला पण ते एक जण म्हट या की तुम्हाला जरी आला नाहीतर आम्ही कॉल केलेले तुम्ही उचलले तरी चाल
हा हा, होय होय नेक्स्ट टाईम येईल तुम्हाला थोड्या थोड्या जणीना बहु दा अ त्यांनी हे केलेत.
हो बहुतेक बघत असतील ते ए कोण कोण कसं बोलतं आणि मग तशी तशी त्यांना देतात.
हा तस पण असेल की, कारण मला एकजण म्हटले की आम्हाला मा चल पण येऊन गेलेला मार्च मध्ये आणि आत्ता पण आणि परत आलाय म्हण
अव काही काही ना करत पण नाही आणि त्यांनाच येतात काम आणि जे कर त्याला येत नाही बाई.
आम्हाला का नाही ते ओपनच झालं नाही अहो
नाही ममाझ कस म्हणण म्हणजे अक्षरशः आपण ना मी वाट बघत असत माहिती तक कधी येईल आणि कधी क टास्क करू आणि बऱ्याच बायकांना म्हणजे आता माझ्या माहितीतल्या आहे ना एक दोन जणीना टास्क आले नाही, पण त्यांनी केले पण नाही. आणि त्या असं लक्ष विशेष ल लक्ष पण देत नाहीत करत पण नाही मी त्यांना फोन करून सांगते अगं ओळखीच्या आहेत ना अग करून घ्या आले अग टास्क आले करून घ्या.
होय बरोबर आहे की, आल्या आल्या करून मी पण मला बुधवार शु क्रवारी आलेला मेसेज पण मी काय मला पण काय समजच नाही ते शुक्रवारी दुपारी आलेला आय थिंक मग कालचा शनिवारचा दिवस एक काय असाच गेलाय. काय नेमकं समज ना कुणाला करायचं काय बोलाय झ मग काल म्हटलं काय नाही बघूया आपणच जरा ट्राय करून
म मला ना शुक्रवारी एक कॉल आला तुमच्या सारख्याच एक जणींचा त्या म्हणे ताई तुम्हाला टास्क आलाय का म्हणजे मेसेज टाकला होता ग्रुपवर की मला टास्क मिळाला मग अ त्या मला बोलल्या की तुम्हाला टास्क जरी आला नाहीना तरी मी तुम्हाला कॉल केला तुम्हाला पण पैसे येणार आणि मला पण पण येणार अ फक्त त्यांतं फक्त तुम्हाला ज्यांना टास्क आलाय त्यांना जास्त येतील आणि ज्यांना नाही आले त्यांना कमी हां होयं का हरकत आहे ना बसल्या बस तेवढं होतंय ना हो
होय तेचं की पण ते रिसिव्ह करणाऱ्यांना पणं समजायला देणार कस मगं अं आम्हाला आला नाही आम्ही एवढा वेळ कशाला देऊ आसं
नही मगं असा हा आता तुम्ही पण सांगित आणि त्या परवा ताईंनी पण सांगितलं मगं माझे पण कॉल होऊन गेले ना ओ आणि मागच्या वेळी बघा आ ते असं मला माहिती होतं मी ग्रुपवर काहीच रिप्लाय दिला नाही मगं झालं ना माझे कुठून पैसे गेले ना हात चे निघून मगं तेचं ना आणि ते कसे कॉल ध क कॅक्युलेशन मध्ये म्हणजे पाच कॉल मिळून एक कॉल धरला जातो का?
हां नाही नाही आपलं आधी सारखंच ते पाच म्हणजे पाच येतात त्यातलं एक झाला की एक कॉल दोन झाले की दोन असं दाखवते ते सबमिट केलं ना दाखवते कम्प्लीट केलं की आपण क्वेश्चन कसे सबमिट करतो ना तसे कॉल पण सबमिट करावे लागतात
असयं का?
होयं होयं होय आतां तुम्ही मला केला ना तर मी परत तुम्हांला म्हणजे सबमिट केल्याशिवाय नेक्स्ट कॉल करता येत नाही हां तो सबमिट झालाय. याचा सकाळ पासून आता नेटवर्क प्रॉब्लेम होता एक पण कॉलिंग कुणाला झालं नाही आत्ताच झालंय तुम्हाला बघा. सकाळी दहा वाजल्यापासून बंद आहे होयं होयं मी पणं बऱ्याचं जणांना ट्राय केलं पणं काय होईना, मला वाटलं माझ्याच मोबाईलला काय प्रॉब्लेम आलाय काय इशू
हां हां हां
मला
बरं हां हां बाकी काय नाही बाकी हां आपलं
मुलांच्या आता स्कूल वगैरे चालू होयं होयं सुटलायं गेला नेमं
आ नाही ना सुट हो जाऊन आले ना आठ दिवस गेली होती.
होयं. लवकर जाऊन आला.
हो.
हम् हम्म हम आम्ही कायं गेलोच नाही खरं. आम्हाला जायलाचं नाही भेटतं जरा घरी काम वगैरे चालूय.
हम्म आल्यात मुलं आहेत एक आता घरात हाय एक गेलांय क्लासला
होयं.
हा कायं नाही कम्प्युटर क्लास मोठीला कम्प्युटर क्लास लावलाय सुट ट्टी आहे तोपर्यंत आणि छोटा आहे आता जेवला खावला टी व्ही बघितले आराम करतोय.
होय व्हयं आता काय करतील. आमच्या सुट्टीला गेलेत माहेरी दोन्ही पण नाही गेलो घरी जरा कनस्ट्रक्शनच काम चालू आहे त्यामुळे नाही गेलोत.
हो का.
कोणतरी थांबायला लागतयं ना.
हा बरोबर आहे ना आता आपण एका व्यक्ती एका व्यक्तीला पाच कॉल करायचे कि सहा?
सहा करायचे.
सहा का एक जणीने मला विचारलंय. सहा कॉल चालतात. मला माहितीच नाही तर तिला कसं कायं रिप्लाय देऊ?
होय कायं, मी सांगितलंय की मॅमनी सांगितलंय. रूखवत. आधी पाचचं म्हणून सांगितलेल नंतर मॅम म्हटल्या की की सहा केले तर चालतात म्हणून.
नाही मॅडमचाच आहे ना नक्की रिप्लाय. कारण बाकीच्या पण बायका सांगतात ह. नाही अव माझ्याकडून काय झालं मी तुम्हाला बोलली नाही. इतके मेसेज झाले त्याच्यामुळे माझ्याकडून स्किप झाला. मला सापडतच नाहीए तो मेसेज हा बरं झाल की तुम्हीच
हा हा ठीक आहे ओके एक पाच मिनटात करते की चालेल नां.
हो मग तोपर्यंत मी दुसरा एक कॉल घेऊ करून?
हा हा चालेल करा.